माधवी बोल ना!
हां एक मिनट हां, हॅलो! आता येतोय? येतोय का आवाज?
हो हो येतोय येतोय. झालं
झालं का जेवण वगैरे? हो झालं.
हो उपवास केला होता.
हां केला होता ना. तुमचा?
मग मिळती का खिचडी वगैरे?
हां सकाळी भेटली ना खिचडी.
होय.
होय ते तू मेनोपॉस बद्दल विचारत होतेस ना म्हटलं थोडं सांगूया त्याबद्दल.
हां. हां बोल ना.
हां एकच मिनिटं.
हां. अरे तुझ्यासारखं घ्यायचंस किती सुंदर
हां तर मेनूपॉज आहे ना हे पंचेचाळीस ते
काय मूवी बघणार आहेस? काहीतरी गेम बघ की.
तर त्या वया गटामध्ये होतंय म्हणजे जे कोण कोण आहे कुणाला पंचेचाळीस लावणार कुणाला त्याच्या पुढं कोणाला पन्नास ला असं वेगवेगळं टाईम पिरियड म्हणजे असं राहतोय त्यांचा गट. वयाचा, ते काय त्याच ठराविक ह्याला होतंय असं नाही
ओके!
मग परत ते आपले हार्मोन्स असतात ना बॉडीमध्ये इस्ट्रोजन वगैरे जे पिरियड्स मध्ये नाही हे होतात कमी होतात. मग तेच जे असतात ते आपल्या शरीरातले कमी होतात. हॉर्मोन्स मग त्यामुळे हळूहळू ते आपले पिरियडस पण जातात.
होय का! मग ह्या ह्याच्यात वजन वजन का एवढं वाढतंय ह्या?
हां तेच की मग हे सगळे जे हार्मोन्स आहेत ना ते सगळे कमी होतात ना. मग त्याच्यामुळं रात्री झोप न येणं किंवा मूड बदलणं असं हे सगळे वेगवेगळे जे आहेत ना सिम्टम्स लक्षणं ते राहतात म्हणजे
हम्म.
चढ-उतार चढ-उतार राहत असतं ना त्यामध्ये सारखं.
हम हम हम.
अस
मग काय आपण औषधं वगैरे सपोज आता अ पोट म्हणजे आता इरेग्युलर हे होती ना नियमित राहत नाही दोन दोन महिन्या होती वगैरे ते मग त्याला काय औषध औषध वगैरे घ्यायची काही गरज आहे का?
नाही म्हणजे जास्त समजा जर त्रास होत असेल आता हे काही सिम्टम्स आहेत. सामान्य जे लक्षण आहेत ना.
हं हं.
ते जर जास्त होत असले आपल्याला त्रासदायक असतील तर मग आपण घेऊ शकतोय. पण समजा त्रास नसेल तर काय घ्यायची गरज नाही किंवा अंगावरून जास्त जातय असं काय असेल की किंवा पोटात दुखतय कुणा कुणाला तसं काय तर मग ट्रीटमेंट कुणाकुणाला मानसिक त्रास पण भरपूर होतोय. असं पाळी जात असताना. हा डिप्रेशन पण भरपूर वेट भरपूर आहे. मग त्यासाठी काय आपण घरात पण उपाय करू शकतो समजा डिप्रेशन आपल्याला वाटायला लागलं किंवा एक्झॅक्टी असं त्यावेळी काय होते की जे सत्वगुण असतात ना आपल्यामध्ये
हा.
ते कमी होतात ऑलरेडी कारण हे सगळे हार्मोन्स कमी झाले असतात ना. त्यामुळे ते तमगुण असतोय ना दोष तो वाढतोय म्हणजे सत्व कमी झाल्यावर तमाम आपोआपच वाढतय ना. तर त्यासाठी मग मेडिटेशन करणं म्हणजे जेणी जेणी सत्वगुण वाढतय ना ते आपण सगळं आचर आणयचं मेडटेश म्हणा किंवा वॉकिंग म्हणजे हालचाल ठेवण. किंवा आहार सात्विक घेणं.
हंम हंम.
असं हे सगळं ठेवलं की मग ते सात्विक गुण असतोय ना तो वाढतोय. आणि ते तमगुण असतोय तो रजे आणि तम दोन असतात ना गुण.
हम्म हम्म हम्म.
मग त्याचं ते तमगुण म्हणजे सगळं असं अ
तमशी पणा सर हम्म हम्. हं हं जड पणा आहे बघ आणि काय होतं ऍक्च्युली ते व्यायामच होत नाही त्याच्यामुळे मग अस जडपणा राहतय व्या अल्टरनेटिव्ह काही नाहीये.
हा ते कॅलशियम जेनी वाढतय किंवा आता कॅल्शियमच्या गोळ्या मिळतात ना त्या घ्यायच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन.
हंम हंम.
असं सगळं आहे परत आपलं डायट मध्ये आहारात सोयाबीन म्हणजे जनी जणे प्रोटीन प्रोटीन युत
प्रोटीनच आहार वाढवायचं.
हा वाढवायचं म्हणजे सात्विक सगळा. आहार घ्यायचा म याने आपल्या शरीरात सात्विकता वाढते.
बरोबर डाळी, मोड आलेली कडधान्य
घेणं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते आपण हे राहतात आता पाणी समजा आपण नाही पिलं तर सगळं हे राहतय ना ड्राय ड्राय होऊन जातय रे डिहायड्रेशन होते ना सगळं कोरडे पणा वाढ
सीन्स काय असतं टोक्सिन्स
टॉकझिंस म्हणजे अ हे असतं म्हणजे हार्मफुल अ जे असतात ना हा अ म्हणजे आपल्या शरीराला हे नाही युजफुल नाही आहेत ते
हा म ते पाणी पिलं की जातात का बाहेर?
हा म्हणजे वॉश आउट होतात ना एक प्रकारे युरिन थ्रू म्हणजे जे काय कचरा आहे तो सगळा बाहेर काढते ना यु रीन आणि आपलं हे वॉशरूम थ्रू
हम्म हं
मग ते सगळं बाहेर पड टाकते वेस्ट काय हाय ते म ते तेच्यात ऊन बाहेर पडलं की मग शरीराला फायदाच होतो ना
होय मग व्यायाम व्यवस्थित व्यायाम आणि आहारावरच आपण नियंत्रित करू शक
म्हणजे वजन वजनावर आहार नियंत्रण ठेवणं हे पण आलंचं त्यात आहार
हम्म तर सगळ्यात मेजर काय होतय हं डिप्रेशनच जर असं जास्त इफेक्ट वाटतोय.
हा तर ते भरपूर वुमन्स म्हणजे लेडीज मध्ये बघित
तसं हे ते ना
डिप्रेशन
आणि हा बदल किती म्हणजे हा कायमस्वरूपी असतो का फक्त मग पंचेचाळीस पंचावन्न किंवा बावन्न पर्यंत अस
नाही असं काय नस तं ते चेंज होत राहतं कुणाकणाला ह्या पिरियड मध्ये त्रास होत नाही कुणाकुणाला पोस्ट मेनोपॉझ मध्ये त होत म्हणजे मेनोपॉझचे वय निघून गेल्यानंत तरचं त्रास होतोय होय कुणाकुणाला पेरी मेनोपॉझ म्हणून असतय कुणा कुणाला आधीच त्रास व्हायला चालू होतोय चाळीशी मध्ये
हम्म हो
असं मग नंतर त्यांची पिरियड जाते मग नंतर ते मेनोपॉझ
हम्म आणि मग ते अ जे म्हण तात की स सगळं चेकअप करून घ्यायला पाहिजे ते चाळीशी नंतर घ्यायचं असतंय का कधी नक्की घ्यायच?
हा म्हणजे हा चाळीसी मध्ये वगैरे करून घ्यायचं
हा.
म्हणजे तस आपण एक वर्षा वर्षाला चेकअप ठेऊ शकतो. कारण ते आपल्यासाठी चांगलंच असतं ना.
हम्म हम्म हम्म.
अच्छा! आणि बाकी तर मग थोडे टॅबलेट्स वगैरे घ्यायचे कॅल्शियमचे. विटामिन चे हा मध्ये दिलं होतं नाही कॅल्शियम यमच तुला.
की वगैरे हचा हचा कशाचा प्रकार आहे मग कॅल्शियम मुळच का?
होय. कॅल्शियम मुळच की.
हा हा ह. मग कॅल्शियम ला आपण नाचणी पण वापरू शकतो ना. कशाची तर म्हणजे कशात पिठात वगैरे मिक्स करून घ्यायची नाचणी.
कॅल्शियम असत नाचणी मध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त कॅल्शियम त्याच्यातच असतय.
होय ना. हम्म हम्म्म. नाचणीचा आहार वाढवायला पाहिजे म्हणजे.
होय नाचणीची हे पण करतात ना भाकरी.
हो नाचणीची भाकरी करतात. अ खीर पण करतात कोण कोण?
हा खीर आणि ते हे पण असतं ना काहीतरी पापड वगैरे ना.
पापड हो नाचणीचे पापड असतेत भाकरी करतय. किंवा लाडू पण करते अ गं. भाजून नाचणीचे हो लाडू.
आणि ते आणि अनेक असतं बघ हाळीव म्हणून.
हळीव हळीव.
ते पण खातात ना कॅल्शियम साठी‌.
कॅल्शियम साठी हो ते डिलेव्हरी झाली ना की मग थोड ते कंबर वगैरे दुखते ना त्या तेव्हा मग हळीव खायला द्यायचे पूर्वी तरी खूप. हा. लाडू परत ते पाण्यात नु तर भिजवून पण खातात अगं. हम्म हम्म.
आपण घ्यायच्या आधे मध्ये.
हो ना. मग ते उष्णतेसाठी आहे का कशासाठी आहे?
हा म्हणजे उष्णतेसाठीच मेन म्हणजे थंडीत आपलं उन्हाळ्यातच खातो‌ ना आपण ते.
हो का मी तर ना भिजवलेलं आहे हे सुरू केलंय आता. हा. आपलं काय म्हणायचं ते. अ. मैथ्या भिजू.
हा मैथ्या कसं वाटतय मग कधी चालू केलय?
मी झाले एक आठ-दहा दिवस झाले सुरू करून. हां ते वजन नियंत्रणासाठी पण होतंय म्हणतात. आणि मधुमेहासाठी पण उपयोगाला हाय.
हा ना.
हां. मग ते माझं थोडस प्री डायबेटिक मध्ये आहे ना.
ह.
एच वन बीसी माझ फाईव्ह पॉईंट सिक्स वगैरे आहे प्री मध्ये ये तयम
हा
मग डॉक्टर म्हणले की साखर कमी करा, आता चहा तर काय कमी होत नाही. मगं, बाकीच थोडंसं गोड कमी खाते. पण अं मगं हे खायचं मगं काय, अं मेथ्याचे खायचे मगं दाने.
हम्म
हम्म, परत सकाळी भिजवलेले हरभरे शेंगदाणे, अ परत काळे बेदाने पण रात्री भिजून ठेवतोय, सकाळी खातोय.
हा अं
आणि मूग, मूग पण खातोय.
हा हा
अ कॅल्शियम साठी त्याच्यामुळे आणि नाष्टा तर कंप पल्सरी आहेच आमचा, हम्म सॉरी सॉरी सॉरी, हम्म
चालेल.
तुम्ही तुम्ही काही खाता का नाही म त्या ह्यांच्यात.
कशात?
तुम्हाला काय खायला मिळतय का नाही म्हणलं तिथं.
हां मिळतंय की.
कॅलशिम असं अंडी बॉईलड
हो मिळतंय सगळं.
हो आम्ही मशीन घेतलं ते पोरांना पट पट पट आपलं आपलं करून घेता यावं म्हणून अंड उकडायचं.
चालेल थोड्या वेळाने, एक थोड्यावेळाने फोन करतेस का मला एक कॉल यायला लागलाय. हां ठीक आहे. बाय